हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोलाय हम्म चालाय वे घरातलावरायच तुमचं.
आमचं पण आमटीला फोडणी टाकल्या.
हम्म
स्वयंपाक झालाय बघा अजून भाजी.
हम्म ह ह
आमटीला फोडणी टाकली आमटी शिजायला लाग आमटी कालूनला काय नव्हती. तर बघा कसं केलं.
हम्
अ खोबरं आलं लसूण पेस्ट आणि असं कांदा घालून आमटी केल्या.
हा
त्यात थोडा आता फरसाणा घालून खायचं मग.
हा चालत आहे का?
हा मग राजीगऱ्याची भाजी आणल्या हतीने आता म्हत ना.
हा
ते थोडी करायची म्हटलं.
हा हा हा चालते घ म.
तुम्ही कसं करताय राजगिरीची भाजी
अ येच झालून लसण वाून नुसता पूर्णी देतय.
हा जास्त तेल घालून पाणी तेल काय घालायच नाही ना.
हा पाणी वगैरे काही नाही घालाय त्याला
हा हा
हम म्हणजे कसं ते असतच नाही पाणी त्यात सुटतय आपोआप त्याला मिटायच आहे ना हम्म. म्हणून नाही त्यात पाणी घालीत.
हा हा आणि कुडतेन काय?
नाही कुठ घालीत नुसता लसून जास्त घालून मिरची घालून त्या ल च होित्या
मिरची पण घालायची काय?
हा मिरची आणि लसूण चिचून घालतोय त्यात.
हा,
आणि तशीच करतोय त्याला चवच नाय असते, त्या भाजीला.
हा हा,
हम्म, त्यामुळ आणि दुसरं बाकी काय नाही मग घालीत.
हा हा,
हम्म, आणि तव्यावर करतोय शक्यतो भाजी ती.
तव्यात होय.
हा, भाकरी केली की नाही त्या तव्यातच करतोय.
हा हा,
कडईत मी कधीच भाजी करत नाही ती तव्यातच करतोय.
ते सवय झाल्या. आमच्या पण तव्यातच करत होत आधी ते तवा जरा चिरलाय ओ.
हा हा,
ते करेंट असल्यामुळे ते जरा शॉक तेन लागल म्हणून भीती वाटत्या. पाणी ओतल्यावर त्यात पाणी त्यात म्हणजे गळत ते ना जर हेच पाणी सुटलं तर ते खाली गळणार ना.
होय.
मग ते उतवणी घालताना आपण आधी पातेल्यात पाणी गरम करून घेतोय.
हा,
मग तव्यात फक्त भाकरी भाजतोय असं करतोय.
हा हा, मग हा होतय ना गळतय.
हा म्हणजे भाकरीतेन भाजत्यात व्यवस्थित फक्त चिरलाई मधनं.
हा, हा, हा, अ आणि ते कसं आहे जरा घटभाजी पण केल्या शिवाय तव्याला हे होत नाही. नाही असं म्हणजे भा भाकरी उलटत नाही त्या व्यवस्थित.
होय, होय,
जरा तेल लावलं की त्याला जरा बर पडतंय. कायतरी तेल, तेलकट काहीतरी केलं तर म्हणा.
ह मग ते तु तुकडं ते करतोय की असं भाकरीच आपण तुकडं करतोय ना,
हा,
अ ते करतोय की तव्यात. हा, जे असं पाणी घालून जे असतय. एखादी भाजी म्हणा, काहीतरी म्हणा ते नाही करत.
हा, हा, मग अशा शिळ्या भाकरी राहिल्या तर त्याच तुकडं करताय का?
हा तुकड करतोय. भिजत ठेवायच एक थोडा वेळ पाणी घालून मग नंतर तर पाणी नितळून ते बारीक करायचे कुस्करायची आणि नंतर त्याला, कांदा, टोमॅटो घालून फोडणी घालायची.
हा, हा,
छान होते ती पण,
शेंगदाण्याचा कुट घालून पण किनी छान लागतय.
हो शेंगदाणे घालतोय की आख्ख शेंगदाण पोहेत कसं घालतोय तसं घालतोय की,
आख्ख शेंगदाण नव्ह. आपल्या शिळ्या चपात्या राहिल्या का नाही म्हणजे चपात्या राहिल्या तर भाकरी जर नव्ह. तर असं कांदा, कांदा घालून शेंगदाण्याची आमटी करतोय की नाही आपण
हा,
तर शेंगदाणेची नुसती आमटी हे करायची आणि त्यात खायच्या टायमाला ते चपात्या घालून नसतं किणी. उसळी आणायची मस्त लागते खायला गरम.
हा करतोय की तसं पण,
हा, अ म्हणजे शिळ्या चपात्या राहिल्या कि ते तसं बरं पडतय.
होय मात्र करत नाहीत तसच करतोय.
मात्र मुलकाचा महाग आता काय स्वस्त हाय बघितलायसा काय सुद्धा स्वस्त अस राहिलेच नाहीत.
हम्म तेच की!
हम्म गहु पस्तीस रुपये किलो आहेत आता.
पस्तीस, चाळीस आहेत.
जुन बेचाळीस न! आणि जोंधळे बेचाळीस ना बेचाळीस, पंचेचाळीस.
हा!
हम्म, नाहीतर असते त्यांना काय वाटत नसल हा.
हा तुमच्या तांदळाच्या भाकरी ना. हे पण जोंधळ्याला पण भरपूर तांदूळ लागतय.
होय जोंधळ्याला पण तांदूळ लागतय त्याशिवाय जोंधळ्याच्या पण भाकरी येत्यात नाही येत. निम्याला निम्म तांदूळ घालायच लागतंय की
लागतंय हा मग ते असंच हवं. म्हणजे असं चरबाट तेन लागत्यात भाकरी, व्यवस्थित येत नाहीत मऊ लागत नाहीत.
आणि थोडा वेळ ठेवला कान्हाय असं तेच तुकडं व्हायला बघतंय मग. नुसत जोंधळ्याच्या घेऊन आल्या तर कशा
व्हय व्हय!
हम्म! ह् मग ते तस खाऊ वाटत नाही. ड डब्याला तर अजिबातच देऊ वाटत नाही.
न्हाय न्हाय डब्याला भाकरी कस गरम गरम खायला असते चांगली.
हा!
सकाळी पण भाकरी करताय तुम्ही.
व्हय करतोय.
दोन्ही टाईम सकाळी चपाती पण करताय आणि,
चपाती नाही जास्त प्रमाणात आमचे चपाती नसत्या, एक दिवस अडान चपाती. म्हणजे अ सास रे मिस्टर आमचा सासूबाईंना आवडत नाही चपाती.
हा!
भाकरी जास्त प्रमाणात-
मग डब्याला भाकरी नेत्यात काय?
होय डब्याला भाकरीच नेत्यात.
हम्म!
एकच भाकरी म्हणजे त्यांच जेवण लाईटली अस लय जेवत नाहीत नाय ते. एकच भाकरी आणि भाजी बाकी काहीच नाही
हा हा आणि भात तेन.
नाहीच काय.
हा हा!
मग घरी आल्यावरण संध्याकाळी रात्रीच जेवतात. नाही त्यांचं जेवणच तेवढं आहे एक
आण रात
जेवायला संध्याकाळचं पण अर्धी भाकरी आणि लहान मुलगा घेईल तेवढाच भात खात्यात.
हा!
अस हाय सकाळच पण तसच. सकाळी जाताना जरा खाऊन जातात करत ना खातील. आणि मग कामावर दोन वाजता सुट्टी होती न्हाय जेवायला.
हा हा हा!
दोन वाजता जेवत्यात.
हा हा
आणि मग त्याच्यावर काय मग संध्याकाळी असे मग येताना नाश्ता वगैरे कधी कधी केलं तर मग काय भाताचं करणार मग भाकरी खायची मग मी त्यांना भाकरी कधी करीतच नाही संध्याकाळची म्हणजे आम्ही कोणत ना उरतेच ना थोडी ना कधी तरी
हा
कारण तेनीी सांगा जेवायला सगळेजण असत्यात
हम् हम्
लई टाईमण येतेत
हम् हम
त्यामवा मग आम्ही पण फणसाच्या बियाची भाजी केलतीय
फणसाच्या बियाची होय
हम्म म्हणजे ती बी भाजून घेतलं पाहिजे ना
हा
आणि मग त्यात कांदा म्हणजे भाजून घेतलं आणि मग त्याच वरलं ट्रप्पल काढून जरा अस चेच दुखवलं दिल असं चेचल्या का तीन
हा
आणि मग कांदा आ जास्त ती घालून तेल जास्त घालून परतलं जरा पाण्याचा शिंतोडा मग पहिल्यांदा मी इथं नांदाय आल्यास पहिल्यांदाच केलंय म कधी करत होती.
हा हा आणि पातळ आमटी
अ डाळीची
हा हा
डाळीची आमटी आणि त्याची भाजी केली
हा हा डाळीच्या आमटी जास्त प्रमाणात असते का तुमच्यात
हम्म जास्त प्रमाणात असते हम म्हणजे कसं अ डाळीची तर मोडेची तर नाही तर ते वरण्याला मोड आणत नाही का आपण
हा
त तर
हां हां
असा करते मग कधी कधी वरण वरण्याच सीझन चालू झालं कि मग काही वरण्याची श सांगायच नको
हम् हम्
आमच स्वतच वरण असतात नाही त्यामुळे जास्त प्रमाणात वरण्याचे एक दिवस सकाळ संध्याकाळ वरण्यालाग हेच नाही हागयच नाही
तेच सुख पण छान होते ना
होय सुक पण मस्त लागत
हम्म
सुका म्हणा पा तळ मणा ते तेलग पर आणि घरगुती वर्ण्याल चव लय असत्या बाहेरच्या पेक्षा त मासे खायचे म्ह
हम्म
आणि खायला पण मस्त लागतात घरगुती व न असला आम्ही पण आता ह्या वर्षी केलं नव्हतं म्हणजे ते घराच्या गाई ते वरण टोकणार टाइम झाला त्यामुळेग नकोच म्हण ते केलंच नाही आणि तथं अे दगड बगडं घराचे सामान मी टाकलं होते ना नाही काढून त्यामुळ तर आम्ही बाहेरच इत घेत हो
अ ते खाणाऱ्या माणसांना लागते हो
हा म्हणजे सारखं आम्ही घेत होत विकत माळव आल्यापासून कधी नाही बाई खर असं घरगुती म्हणजे असं शेजारच्या गावातूने विकाय येत होती नाही बाई तेचच खर ते, ह ज वरण कसं चांगलं लागत नाही माळ ववाला घेऊन येते ते बंदरी म्हण असते बघा ते
ह्म ते म्हणजे काय हायब्र्रीड अस मोठ मोठं असत बी तेज
हा मोठ मोठं बी असते त्याचा अजीबात चव नसते त्याला.
छोट्या बीचं छान लागते मग ते कसं करताय वरण्याच्या आमटी?
तेव व्हय कांदा हा शेंगदाण्याचा कूट
हा
घालून करते कधी कधी मग आमच्या सासु बाईंना कशी सवय ना त्या केल्या तर मी कायम कुठं जाऊनते त्या केल्या तर प कांदा आणि वांग घालतेेत आणि पीठ लावून करता येतायत
आमटी होय
हम्म
हा हा
त्या जुन्या पद्धतीत तसे करत होेत नाही पहिला.
हा हा
हम्म मग खरं ते खायला चांगलीच लागते सोडा काय अशी वाईट वाटत नाही
आध म्हणजे कुटाच कस प् प्रॉब्लेम यायचा जास्त आमटी असायचीआधी हम्म
त्यामुळे ती कशी त्यांना सवय जास्त प्रमाणात पिठ लावून आमटी करायची
ते आपल्याला खायला नको वाटते
हा असच होतय मग प्रॉब्लेम
हा
हम्म खायल नको वाटते मग मी काहीत़री आवडत नसल, तर मग मी तेल चटणी घेते खायला.
हा हा
हम मला तेल चटणी भात खायला लय आवडतय
गरम गरम भात आणि वरण तेल चटणी छान लागते नाही.
टाइमिंग झाले होते आलय बघा कट करून लावा
हम बरं